हॅलो.
येतो ना आवाज. आच्छा, आता बार जाऊदे चल.
हम्म.
हम्म काय करते काय पूर्वा येईल का काय
वाटत नाही मला आईन टाइमवर कॅन्सल करेल.
मला
आवाज सुझा ब्रेक होतोय. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो येतोय ब्रेक होतोय. हा आता येतोय.
हम्म बोल ना.
हॅलो
हॅलो
हां मला वाटतय त्या टायमिंगवर कॅन्सल करेल.
हा कुठं जायचं पण.
कुठे जायचं मीसळ खायला का कॅफेमध्ये.
तेच ग. मिरसळला जायचं तर मिसरला जाऊ कॅफेला जायचं तर कॅफेला जाऊ. ग्रेप एम्बसीन ते तिकडं तेवढंच दुसरं काय.
ग्रेप एम्बेसी चांगलीय तितली मिसळ मी गेली खूप वेळेस.
हम्म
ती एक ही पण आहे बघ ना शाम सुंदर एक स्तंभावर आहे. आणि एक तिकडे. ते हा मटाय हा म्हणजे तिथलं मी मध्ये नाही गेली आहे बट मग बाहेरून बघित ना तर चांगली दिसत होती फोटोज वगैरे काढायला.
हो होय होय चांगलंच
कॅफे म्हटलावर तो तो एटी थ्री एटी एट का एटी थ्री एटी एट म्हणून आयाथिंग गेलीय.
हा.
गेलीय का.
नाही गेली पण चांगलाय.
हा मी पण ऐकलाल आहे तिथलं तो एक माहित आहे. बाकी मग विचारू सगळ्यांना. तनुजाकडे पण गाडी नाही आहे थिंक आणि योगिनीकडे पण नाही आहे त्यांना पिकच करावं लागेल.
मग कसं करायचं.
योगिनी तर कॉलेजला येऊन येणार असेल तर मग जर तिला तिच्यावा कोणत्या फ्रेंडनी तारवाला सिग्नलपर्यंत सोडल्यानंतर तर माझं घर म्हणजे रस्तत तच येतना. तिथून घेईल नाही तर तिला बोलते थोडं म्हणजे कॉलेजच थोडंफार पुढे ये मी तिथून तिला घेऊन घेईल.
हो.
तनुजाच बघावं लागेल, कारण जर कारण श्याम सुंदर जर ठरवलं, तर तुला इकडून जवळ पडेल.
हो
आमच्या इकडून पण एक रस्ता आहे ना, श्यामल आणि मी तिकडून आलो होतो तिकडून.
हा तिकडूनच रस्ता आहे तो चांगला. मला दोन, पंधरा-वीस मिनिटाचा रस्ता आहे फक्त तो.
हा तिकडून जवळ आहे, जास्त वेळ पण नाही लागत. मग तनुजा कशी येईल ते, कारण तिच्याकडे गाडी नाहीए सोडायला पण कोणी असलं पाहिजे.
हो
बघू विचारू. टिपसी येते, मला घ्यायला जावं लागेल. तिला तिकडे.
हा नाही तर तिला मग तिला
हा बघू चालेल, जाईल मी तसं काय नाही.
हो असं करावं लागेल.
हम्म, बघू ना पहा परत त्यांना आधी त्यांनी वेनजडेला हो म्हणून मग बागेत
माझा नेमका इंडक्शन प्रोग्राम आहे तेव्हा. सोमवार पासून
म
तेच ना संडे, गेलो असतो उद्याच, परवा
परवा तनुजा नाही म्हणतेय ना, ती नंतर मग नंतर तू एकवीस, बावीस
ना कोणी कोणी ना कोणी नाहीच राहत काहीतरी कानाच तरी काही ना काही सारखा इशूच राहतो.
हम्म, तुझा प्रोग्राम क किती दिवस आहे?
पाच दिवस.
हा का?
हम्म
परत विचारू, संडेला म्हंटल्यावर योगिनी तू मी राहु फक्त, आणि मे बी पूर्वा येईल, काय सांगू नाही शकत तिचं.
येईल बहुतेक आली तर येऊ शकती.
तनुजा नाही येणार, काय करायचं संडे फिक्स करायचा?
का मग, मरूदे मी घेइल सुट्टी एक दिवस का इंडक्शन मध्ये असे काय राह
हा, बघ नाही तर किती आहे सकाळी असेल ना? म्हणजे टायमिंग दिवस, साडे अकरा ते
ऑनवर्ड्स दिलंय.
ऑनवर्डस म्हंटल्यावर काय सांगू नाही शकत, बघ तू पहिले दोन दिवस किती वाजेपर्यंत चालतं?
हो
नाही तर मग, अरे तिकडेच आहे ना कॉलेज तिकडेच येत ता येईल कुठे, एटी एट कुठे कॅफे?
अ बापू पुलाजवळ आहे.
हां का? हां मग ठीक आहे तुला पण तिकडें जावं पडेल, मला पण तनुजाला पण घेऊन यायला
हम्म सारखंच ए सगळं. काही कुठं पण आलं तरी सेमच ए. एटी एटच्या थोडच पुढे ग्रेप आणि त्याच्याच थोडंच पुढे मग ती मीसळ आहे.
हा, हे अ एटी एट तिकडेच आहे
हा
हा का मी घेतली तिकडे मला कध दिसला नाही कृती काा एटी ट कॅसे ग्रेप सिमबसीच्या तिकडे कुठे तिकडून आपण बापू पुलाकडे गेलो होतो त्याच्या आधी
निरवाणाला गेलो होतो आपण इकडे का मगत हा का निर्वाणालय गेलीय मी तो पण चांगलाय
तो पण छान आहे पण तो कॉस्टली बर का जास्त हम्म
एटी एट ला गेली का तू कसा येतो नाही कृती इला विचार इकडे विचारतेय ग मी वरती स्मूथिंग करते खाली नाही बरत तमे का बर ती ना खाली काही नाही ना आणि रेट कॉस्टली आहे का ठीक आहे हा पण कॉस्टलीच म्हणते ती
हा ना
हम्म मग दुसरा कोणता आहे ग दैचा म्हंटल्यावर
तू आत्ता कोणत म्हणत होते तुझ्या फ्रेंडचा बर्थडेला जाहायचा
स सी सन्स कुठे माहित आहे का तुला
ती खूप मोठ आहे
मोठे म्हते आनंदवली आनंदवली तिकडे आहे का तो तुला विचार जिहान सर्कल काय माहिती बघू थांब म नाल रा गुगल वर सर्च वगैरे करते मी पण सध्या कुठं इथं आल्यावर जसं जात नाही ना बाहेर तर मला पण मी जरा गुगलवर सर्च वगैरे करते बघ ते जरा कॅफे मी तर मोस्ट ऑफ कुठे जात नाही सध्या त्याच्यामुळे काय माहत नाही राहिल मला
हा हम्म श्यामल व अस तिथं बरं झालं असतं
हा तेच ना
माझ्या साखरपुड्याला आली होती बिचारी एवढ्या रात्रीची एकटी आली होती ग
हा माहित आहे मला सांगत होती म्हणे ती
टायम न होता त
म्हणजे तिचा ना निघायचा आधी पण फोन आला म्हणजे नाही तिथ आथिं दुपारी आला होता
ती म्हण नाही जाते मी संध्याकाळी म्हंटलं जा तू तिथेच म्हंटली होती एकटी म्हटलं बघ कोणाला सोबत घेऊन जा नंतर आली होती वाटते एकटीच
एकतीस सा अडीती एकटस गेले एवढ्या रात
हां का
मला बोलल होती नाही येणार असं पण मग आली
हा नंतर तिला म्हंटलं होतं मी पण तू पण जा म्हंटलं ती म्हटलीच होते मी जाते लागली अस सल-
लग्नाच्या वेळी तिला मग कमीच बोलून घे
हा
ती मला म्हटली होती दिवाळीत आहे पण म्हणे दिवाळीत माझं काय माहिती काय होतं म्हणे कॉलेजमुळे जां सुट्ट टनस्ता
हम्म हम्म
सांगावं लागेल दिवाळीत नाही आता
हो दिवाळीच्या कुठंच जाईल काी आता दिवाळी तारखीच नाही
हां का
हकी
बरं आहे दिवाईत नाही दिवाळीत कॉलेजला पण जासं सुट्ट नस
हो
आवाज सु आवाज आवाज
हा मग एझाम पिरियड न कोतताास
हा तेच बाकी बाकी कधी असलं हा येत
हा हम्म येतो येत बोल ना
एक्झामच्या वेळेसच एक्झामच्या वेळेसच इश्यू होतो बाकी वेळेस काय नाही होतं
हो
हम्म बघू
हा
तू काल काय म्हणत होती पूर् हां पूर्वचं काय म्हणत होती
म्हटल हो मी तुला त फो पाठवला आठवतं का
हो
कॉलेज रोड वरचा
हा माहिती या बघितलं आता ना
म्हणजे ना काय झालं मी पण त्या तिथच होती जि तिथं बर्गर खात होती तिथं मी पण बर्गर खात होती आणि ती कोपऱ्याला होती आणि मी काही पाहिलेच नाही माझं तोंड मारलेलं होतं पहिली गोष्ट आणि हा अजित आहे ना तोच मला काय म्हणतो ती पूर्वा बागुल होत म्हंटलं नाही नाही शक्यच नाही का पूर्व असेल वाटत का आपल्याला विश्वास तरी होता का म्हणे म्हटलं नाही म्हणे पाहि नाही मग म्हण आता मी मागं तोंड गेलं तर तिला डाऊट आहेईल बरोबर मग मी त्याला फोटो काढायला लावला
अच्छा.. हा... ती तू बघितला असतं... तिला कळालं असतं
हा... मग तेव्हा मी पाहिलं, मग नंतर ती पुढं चालत गेली तेव्हा पाहिलं. अरे बाप, सायकलवर चाललेत दोघं जण
हुं.... अच्छा हुं.... ती तर... पोस्ट पण क्लोज मध्ये करते
त्याच्यानंतर तीच मला मी ज्या बसने आली त्याच बसमध्ये ती बी मला भेटली हुं... हुं... तरी बोलली नई
तर मध्ये काय माहिती... तिचा काय प्रॉब्लेम ए
हा
हुं... तरी पण
तिला येऊ दे गं... आले ना आणि तिच्या दहा रात्री... दहा वाजता कोणतं लेक्चर सुरू असतं
काय माहिती पांचट ए
तिची पण बीएससी कॉम्प्युटरच होतं ना? झा... बी... नाई... बीसीए होतं... बीसीए पण झालं असेल तीन वर्षाचंच होतं
हम्म... आता एमसीए... बीमसीए करीत असल... हम्म
तिथं पोस्ट पण क्लोज मध्ये करते
हा.. आता तिच्याबद्दल गॉसिप आपण थोड्या वेळाने कॉल करते मग, जेवण करून, आता दहा मिनटं झाले
अच्छा ठीक ए
हा... थोड्या वेळाने, मी... आता भांडे वगैरे घासते, मग करते
हां हां ठीक ए
तूझ्या मम्मी याच्यात पण लॉग इन कर, म्हणजे त्यांच्या याच्यावरून आपण असं
मी करते
ठेव
हां